हॅलो
हा बोलकी
बोल की भावा काय करतोयस कॉलेजला यायच की दोन, तीन दोन दिवसांनी येईन
हा आणि मग परत जाणार आहे गणपतीला
होय गणपतीला परत जाणार गणपती आता सेमिस्टरला डायरेक्ट येईन रे मग आता सेमिस्टर कधी आहे आपली
आता कधी म्हणतात बाबा विघ्नेश तर म्हणतोय सदतीस सत्तावीस पासून लागल
आपलं प्रॅक्टिकल असणार ना पण तेव्हा
आह
प्रॅक्टिकल असेल ना पण तेव्हा
हो प्रॅक्टिकल असेल की
हम्
काय कधी टाइम टेबलशी नाही आपला कधी संबंध नाही जवळ, जवळपर्यंत कवा घेतील तेव्हा जायाच
एका दिवसान नक्की पण असतं बाबा सारखी चेंज होत असते त्या
होय
कधी चिल्ड कधी काय नाही
तर कॉलेजला कुठल्या कॉलेजला आलोय मरदा काय नव कस होतंय
आं
कुठल्या कॉलेजला आलेय मर्दा कसं होते काय माहित
काय कळना
बघ तर सागऱ्याला विचार
हॅलो, हॅलो
हॅलो बोल की
होय गेली हॅलो बोल की
हा बोल अरे कोणा सोबत बोलतोयस कोण तिथं अजून
काई
करतोय लगीन तुझ
होय थांब निघालायस बर, बर आ
हम्म काय आज पुरलेन बबा.
हा का व्हय पोरलई आला त्या
का काय हॉस्टेल बोलते रे पोरासनी तोडनाही इथं
व पोरू सुधी नाही पोरू
म
हा
आणि काय म्हणतो
सकाळी सकाळी होय ते हाय आता ते जगते निघाले ताईकडे निघालाय
तायगड चाललायता
हो ताईकड निघालात
कस चालाय
कायतर खाऊन येईल नाश्ता करून वगैरे हे तिकडं घरला जाईल
अ ताई इथ तर नाही त्यामुळे ते घरला जाऊन नाष्ट करायला गेलं आय माहित कठे जातत कशाला
घरलाच निघाल्यात
म पेपर ले
हॅलो
हॅलो पेपर कस चालल ते?
पेपर हाय एक निवांत एक नंबर.
वय काय
ह्
कसा गेला आजचा पेपर मग
ए भई टॉप
टॉप काय बघूनच लिह्याल मग टॉपच असणार आता
तेच की बघूनच लिहायचं म्हणल्यावर सगळं स्टॉप असते.
हे असुन परब काय म्हणत.
परब काय तापलंय म्हणत्यात बाबा मी ज मी नव्हतो मी बाहेर गेलतो त्यावेळी. काय विषयचा काहीतरी विषय झाला या.
विचारलं नाहीस.
नाही कशाला उग तापलं तापून जाऊ दया आपण नव्हतो वर्गात बस झालं
मी लावला होता ऋतूला फोन तापल्या मुळ तर लय बाबा.
वय पेपर चा काय तर विषय झालाय पेपर लिहिले नायत वाटत पोरानी.
होय.
हम्म
आता याच शिकवलेल कोणाला समजत नाही तर काय करतील पोरं तरी.
व्हय.
पर त्याचं शिकवण कमी आणि दुसऱ्या गप्पा जास्त. पप्पा कुठेत? बाहेर आत नसतो. अ बाकीची बघ अशी गपणं तेनी तेज काम करत्याती आण बसत्याती. हे हेला काय होतं काय कळत नाय. परबला त्याला काय करायचंय काय पोरीकण तिकड?
होय तेच तर कॉलेज आपलं काय ते लेवलच आहे त्यालाच माहित आह.
मग तरी पण गड्यांन जसं काय स्वतः कधी कॉपी केलं नसती काय जेवणात.
अरे त्यान लई कांड केलय फक्त तो सांगत नाय.
मग.
तर काय बोलणार सांग.
नसेल ती. गारण ऐकाया मजा वाटती पण काय कंटाळा पण येतो की.
व्हय कुठलं काय पुस्तकातलं राहिलं. तिसरं सांगीत बसतोय तो.
बोलाय कळायला नको. काय बोलायच. व्हय. नाही बोल काय म्हणतोस. काय नाही जरा भाऊला जरा सांगत हुतो रे.
काय रे.
काय नाही. जरा बॅड वर जरा वापरत नसतं अस तस जरा.
हा हा ह बॅड वर वापराय नाही.
होय. जरा हे जरा इन शट पडतुय रे त्यावर.
व्हय.
व्हय जातूस काय व्हय. भावाला पण जरा खुलूच जा. काम भाऊ पण करत बसेल पूर्ण.
होय काय, चालतय की मग.
भावाला पण जरा इकड तिकड होईल जरा रीकाम.
तर काय नाष्टा बिष्ट
कामाला हो पुढे आलो आ.
नाश्ता बिष्टा बाहेर निघला बस झालं.
व्हय, की पाच पन्नास रुपये आला तरी बास. पाच रुपयाच चहा आणि पाच रुपयाचं बिस्कुट झालं संपल.
व्हय.
आ.
तुला कितीपर्यंत जमा झालेत?
माझं आता कायतरी सहाशे सातशे पर्यंत सातशे झालतीत जमा.
हा.
हम्म.
आणि बाकीचे? बाकीचे काही पेंडिंगला पडलेत की.
बाकीचं पेंडिंग नाही बघलेलं काय.
ह.
बघायच काय पि. तुला काय पडलंय का पेंडिंगला?
नाही नाही.
अजून नाही.
नाही.
आणि आधी किती पडलेत पेमेंट?
परवा एकदा पाचशे जमा झालं. त्याच्या अगोदर साडे सहाशे.
मला माझ्या पहिलेच पडले बघ पहिल सातशे पडल. आता काय पडले काय बघाय पाहिजे. हो
होय काय बघ बघ जरा ईशानकडे जा. तू टायपिंगचा टास्क तेवढा घेऊया रे.
कधी येतू काय माहित मला. मला तर आज आलेला नाही.
तेच तर कधी येतोय काय माहित.
तूला आलंय नव्ह.
मला आले की पण ईशान म्हणतोय की आधी सगळी कॉल कम्प्लीट
होय काय.
होय.
कॉल कंप्लीट शिवाय काय नाही काय.
नाही.
आर
तोच तर विषय आहे पहिला तो बोलतोय का गेम खेळतोय पण काय पार्टनर नाही त्या तिथे नेटवर्क कुठं चालतय
ते हाय नेटवर्क नेटवर्क काय चालतच नाही बाबा नेटवर्क ही चालू आहे मंदी चालू आहे इथं
व काय ती गेम कधी खेल रात्री खेळतो ग रोज एक दीड दरम्यान असतो कायम एक दीडच्या दरम्यान असतो रे कायम
होय
एक ग असतोय एक दीडला चालू गेली गी मग दोन अडी पर्यंत खेळायची आणि मग परत झोपायचं एक दीड
आ
एक दीड ला झोपायचं रे परत मग
होय
म्हो
काय मज्या राहिलेलं नाही सगळं ते अपडेट बडेट काढले त्याच्यामुळे लई कंटाळा येत खेळायला पण आता
हा व्हय तु येत नाहीस?
खसलेन कस मी कधीतरी येतो ऑनलाईन नसत आयडिया आहे म्हणून येतो ऑनलाइन
हा काय नाही करत आहे एवढं ते अपडेट वगैरे आले तरि त्या काय उपयोगच नाही
ह काय उपेग नाही आणि आता स नुस तस काय मध्ये ते ओल्ड बंडल रिटर्न आणले ते काय राहिले नाही काय नाही
मॅप
कुठलंच राय ते पहिले सारखं काय ठेवलंच नाही रे सगळे ते अपडेट मारून मारून काय सगळी देते चुकीचं आज
बरं पहिले पीक पाहिजे रे
होय ते पण ह ते पहिले की पाहिजेच आता मग मधी काहीतरी न्यूज चालत त प पीक येणार पीक येणार काय नाही बाबा कुठे काय
हम्म कुठ तो ओल्ड मॅप आला येला ते इ तर आप तर आपल्याचा ओल्ड मॅप आहे तेवढंच
नाही आपलं मॅपमध्येध्ये टाकण तर रे बरमोडामध्येध्ये आणि कलाशकड मध्ये त्यामुळे मी घेतला होता मग बग त तर काय अजून काय आलंच नव्हतं ते
काय माहिती येते का नाही त्यांची काय एड्या लवड्याची आहेत सगळी
ये हम्म बर बर
आता काय करायचं
काय नाही करायचं बोल बघूया त करतील करतील
आय याय चुकून गेला चकून
हो
काय करू आता
ह
बॅडवर्ड बॅडवर्ड बॅडवर्ड
भाऊ सागरला सांग हॅलो सागऱ्या बॉ सॉरी खरंच सॉरी बॉ सॉरी मनापास ना सॉरी सागऱ्या डिप्रेशन मध्ये जावं नको रे तू मला इकडे कसं तर होतंय
अरे नाही नाही डिप्रेशन जायला पाहिजे. दावदी
ते चुकूून आला रे. म्हणून तुला म्हटलेलं गेम गेमचा अस विषय काढत जाऊ नको रे मग बॅडवर्ड मं बाहेर पडलं ना. हॅलो, हॅलो,
ल ते आता
आवाज नाही येत तुझा अडकतय.
हडी
अटकतोय मध्ये आवाज अटकतोय आवाज स्क्रीन बंद कर. स्क्रीन बंद कर हा ठीक आहे, ठीक आहे.
ह.
हा ठेव ठेव. हा ठेव.
ब य का
हा ओके.
परू म्या.